हॅलो हॅलो आवाज येत आहे का
हॅलो
हॅलो हा बोला आवाज येतोय का माझा? हॅलो.
हॅलो. हा. आत -
आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा?
हां बोला की.
हा. नेटवर्क इशु आहे ना आता त्यामुळे.
येतोय. हो हो येतोय. हा. आला आला.
हम् ह.
बोला की. चहा झाला?
हो हो. तुमचा?
हॅलो.
हा बोला ना.
हो. हो हो आत्ताच झालं गा. हो आत्ताच झाला. तुमचा झाला की नाही? आवाज येतोय ना?
हो हो. हो हो. मध्ये मध्ये कट येतोय आवाज.
हॅलो.
हॅलो.
येतोय ना आवाज?
हा. येतो ना.
हा बोला. चहा झाला की नाही?
हो हो. तुमचा?
हो आत्ताच झाला बघा.
हो हो. जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना? त्यामुळे आवाज अस-
हा. पाऊस आहे ना? पाऊस असल्यामुळ. तुमचं पण मगाशी तसं झालं का? सेट-
हो. मधे मधे कट होत होता.
हो.
हम्.
नाही. तुमचं ते कॉल स्टोरीला दाखवत नाही ना तसं.
हो हो हो. तसच झालं.
हम्. माझ पण सेम झालं. मग ते विचारले मी पण सरांना.
अच्छा अच्छा.
हम्म. मग ते काय बोलले कि- हे नेटवर्क इश्यूच असेल वाटतंय मला तर. पुन्हा नाही चेक केलं? तर तुमचा एंडिंग कॉल होता ना? तो उचललाच नाही. नको तिला खाया येणार नाही. काय भात पण खायच नाही कि ना सर काय बोललेच नाहीत. रिप्लायच दिले नाही. अं एंडिंगचा कॉल- कट झाला ना तो? मग तेव्हा- मी आणि पुन्हा रिफ्रेश केले डेटा. मग तेव्हा फक्त दहा मिनिटच- दहा मिनटाचच कॉलिंग दिसलं मग. एकच कॉलिंग दिसलं दुसरं दिसलच नाही.
अच्छा अच्छा.
हम्म. हम्म. बघू या आता - मी पण लई माझं कॉलिंगच होय. कॉलिंग च ल केलेच नाही आहे मी पण ते नेटवर्क हशमु माझे किती चारच. काल चार आज तीन काल नव्हते परवा दिवशी केलेले मामा बु खेळा खेड प पडल.
काय बाळ उठले काय तुमचं?
नाही खेळत बसले.
हम् हम हम्.
ती थोडं जखम झाली त्यामुळं लक्ष द्यायला पाहिजे नाही. तर आणि काहीतरी हे करते.
हो पावसाळत कुठे फिरायला वगैरे जाता की नाही.
हो जाते की आम्ही शक्य. तो काळमवाडी धबधबाच राऊतवाडी काळमवाडी इथून आम्हाला जवळ तेच होतय ना. हा छान आहे तिथलं वातावरण
हो आणि पावसाळ्यात बघण्यासारखा आहे.
बघण्यासारखं होय.
हम्म मस्त थोडंत गरम म्हणजे असं गार ह्याच्यात ते गरम गरम आपलं. स्वीटकॉर्न वगैरे
हा. ते पण आहे आणि वर्षात ना एकदाच जाय भेटतं ना. इतर वेळेला काही जाणव होत नाही.
पावसात मेन म्हणजे बाहेर फडयच पावसाळ्या त मजा येते.
होय. इकड परत हच आपलं.
जाऊन आलो इकडे.
हो तीन ददीग हहाा. ह्या वेळेस ल खूप म्हणजे गर्दी होती तिकडं.
हा आता ते उन्हामुळं सगळे घरातन बाहेर पडलेली तर ह.
हो म्हणजे माझ्या प्लॅनिंग केलतो सगळं झालत पण गर्दी असल्यामुळे पोहरा मुलगीला घेऊन जाणं राह दे म्हटलं आणि कसे हचे. मिस्टरांना माझ्या टू व्हीलरवरनच फिरायला आवडते त्यांना फोर व्हीलर. ब चालतच नाही.
अरे बापरे.
मग आम्ही टू व्हीलरनच हो आहे. टू व्हीलर वरनच जायचं ठरवलेलं लग्नाच्या आधी गेले ते एक दहा घंट पती पोळ्याला टू व्हीलरनच आम्ही अशा किती दोन जोड्या होतो आम्ही होय.
हा हा.
टू व्हीलर वरन आम्ही दोघ होतो आणि एक जोडी होती आणि बाकी सगळे ह्यांचे. फ्रेंड्सच होते.
अच्छा अच्छा.
त्यामुळे मज्जा ती पहिले पहिलंच असं छान झालत. टूर मस्त झाली ती त्याच्यानंतर मग आपलं रेग्युलर इथलं. आपलं रंगकाळा म्हणा किंवा हे काळमडी बबा हेच. लांबचं लय झालंच नाही.
हम नाही लहान मुलं वगैरे झाल्यावर कुठे लांब जायला फेट
जाणं नाही होत समज नाही आणि आता जायच म्हटले क की नाही हो तिला घेऊन तर. आता कालच आम्ही गेलतो जरा गावी तर पाऊस तेवढा ते कर्नाटकला गेल ते धबधब हे आपलं धबधब्याच्या वरच पाणी झालं. खूप पाऊस आहे कर्नाटकला महाराष्ट्रापेक्षा.
हम्म. इकड नाही इकडे या वेळेस पाऊस कमी म्हणतात पण थंडीच जास्त वाढतेय.
इकडं महाराष्ट्रात जरा कमी आहे पाऊस वाटाल आत्ता तरी कारण एवढा नाहीच आहे काय.
हो, त्या बघूया ना काय होते.
हम् मला तर प्रवास करायला वगैरे आवडतो. मग टू व्हीलर न असो, फोर व्हीलर न असो हम्म.
आम्ही शक्यतो. टू व्हीलरच फोर व्हीलर आम्हाला पण सहन होत नाही त्यामुळे टू व्हीलर. थांबत थांबत जायचं का खरं होय बस न मी शक्यतो नाही कारण बस न इकडं गाव वगैरे य मला जवळजवळ असल्यामुळं काही नाही वाटत.
हो ते बर
बस न गेल्या तर तिकड आम च्या बारशी साईड ला मग तिकड जाय लागते बसन मग कोणत एक्सपायर वगैरे झाले तरच बसणं.
हो.
तिकडं पण आपलं रामलिंग वगैरे आहे बारिशे जायला ते पण छान आहे. रामली
हा आपल्याकडें पण इकडं आहे वेगळं तिकडं पण असाल वेगळं मग.
काय हे इचलकरंजी साईड ला. नको अरे बस जरा दुःख आली तिला वाट.
हिकडं आम्ही जातो कायम श्रावण महिन्यात.
होय, श्रावण महिन्यात ठरलेलं आहे आम्ही पण इकडे जात तो श्रावण महिन्यात, रामलिंग परत महा ह धुळोबा आता श्राव
हो हो हो.
चालू झाला की एंडिंग ला एंडिंगचा रवारीन आम्ही तथले सगळे. मैत्रिन्या.
हम्म. ह आम्ही सोमवारच जातो शक्यतो सकाळ-सकाळी जातो. सहा-सातला त्यावेेळेस गर्दी नसते ना. हो नऊच्या पुढं सा, हा नावच्या पुढं गर्दील्या असत्या.
होय होय. आम्ही दोन-तीन वर्ष झाल कंटिन्यू जाते श्रावण महिन्यात. फक्त शेवटच्या रविवारी जाते सोमवारी नाही सोमवारी कस गर
अच्छा! अच्छा!
नाही नाही मुलं
ह आम्ही प्रत्येक अस हो हो हो हो त्यामुळे.
संकष्टी
खर पावसाळ्यात मज्जा येते बाहेर.
होय होय पावसाळ्यात मस्त वाटतयं.
हम्म काय स्पेशल काय. काय हाय मी हाय रे. हा गारवा वगैरे पण असतोय आणि बाहेर पडायला भारी वाटतय असल्या पावसात.
होय तेवढं जरा करावं क नको म्हणून लांब न तरी जवळल असले तरी ब मस्त वाढतयं
होय
म किती दिवस झालं
आजचं काय आमचं स्पेशल मेनो वगैरे काय नाही असं काय.
अच्छा
काय तस म्हणायला गेलं तर रोजच असत स्पेशल
आपण करल तस अ ह ह दररोजच नवीन नवीन आमच काय संकष्टीला ठरलेल असत मोदक.
त्यात न जॉबला मम्मी पण पप्पा पण भाऊ पण.
अच्छा
हम्म मग त्यामुळे मला टाइम भेटेल त्याववेळेसच स्पेशल करत हो
आमच्यात मोदक असते आज
हम्म
संकष्टी म्हटल की मोदक आल.
त्यामुळ या
होय आम्ही पण एवढं करत नाही करत नैवैद्यापुरत तेवढं कनकेच असल तर थोडंस कनीक थोडी घेऊन तेवढंच आपल्या सात, आठ पाच दाखवायचे नैवेद्य तेवढंच तेलात ते उकडवायचं तळून आपलं.
हम्म नाही तर मग आम्ही अंगारकी ला कस एकवीस मोदकांच हे करतो मग
हो हो अंगारकीला असतय भरपूर
हम्म हम्म
मगाशी तसं का झालं काय माहिती अ नाही चालू आहे की हॅलो हां चालू आहे की
हॅलो
हॅलो हाय की चालू हॅलो आहे चालू